हॅलो. हॅलो. हॅलो.
हॅलो.
हा येतय का आवाज.
हा हा युट्यूब ला चला बाय लॉग चांगलाय लागला.
लागते कि नाही काय माहिती.
हा ना मला असं वाटलं उचललं जाते की नाही काय माहिती म्हटलं.
हा ना नाही ना तेरा तारीख म्हणत होते म्हटलं काय महिती लागते की नाही.
होा ना.
हम्म.
झालं जेवन.
हा जेवण झालं आज आरामच होता आज काही शेतात नाही गेलो काही नाही.
हा ना मी आता सध्याच पासून त्यांनशलदान लावल तर पण त्यांच्याशी बोलली म्हटला त यांना लोबत आहे. काय कर.
हा ना ह ना.
हम आता हा कॉल झाला की माझी विस कम्प्लीट होन जातात मग.
वीज झाले काय हो काय.
बाकी दहा आहेत ना आता कोण झाली तर करेन बाई हम्म.
हम.
हो तो ठीक
काय केला स्वयंपाक.
स्वयंपाक परत भात फडणी वरण. अच्छाच्छ ऐटून घेत तिथ हम हम आराम चालू होता काय.
हा टाकलं होतं.
हज सप के मस्त
धनू मोबाईल पोंड राहिली होती आता शाळेतून आली तर एक वाजता.
हा ना.
मला डिस्टर्ब झालं तिथच जा.
कसं लेकरीलीच होते्या आपल्याला काही होत नाही म्हणा. हा ना तिले म्हणा बघत दहा मिनिट पेटा रजून पाहतू.
बोलू द त्या काकूसोबत मग लागत तू दिवसभर घेऊन बस.
हो ना झालं म्हणा संपल मग आमचं काम. मी आता वीस फक्त कॉम्प्लीट करते मग काही झालंरी नटवक. हो लावीन ना.
संध्याकाळी तिचे ट्युशन मग सहा सात वाजताही लावलाच चालते.
हा लावीन बा.
ह आला का पेमेंट.
माझे ज्या थोडे थोेसप्े आले ब काहीचे काही
किती.
चौरचाळीस.
हो का नाहीई मंग इना.
थोडं थडं का म्हण तपासात आहे सांगून राहिला नऊशे तीस रुपयाे चौराश झाले पणज अकाउंट. कोण मध्ये अजून आले तर नाहीये.
नाही होती ना जमानंतर.
हम्म काय नाहीत आता इथे बाकीचे कार्य हो. त्या आधी राहिले गुगल सर्च ते पण कम्प्लीट करून टाकेल.
हम् माझ्या ह्याच्यात ते सहाशे आले होते नंतर काहीच नाही आलं.
म्हणजे ते आधचे दोन हजार आलेच ना तुमच्यात.
हा आधीच्या प्रोजेक्ट आले आज तो आपला व्हॉट्सअप नंबर असते की
हम्म हम्म
त्याच्यावर ते हे टाकलं प्रमाणपत्र सर्टिफिकेट भेटलं ना या कामाचं
हा
ते कामगार प्रमाणपत्र त्याच्यावर टाकलं ज ओपन केलं तर त्याच्यावर आलं
हो ना
मग ते ग्रुपवरर टाकून दिलं आणि ते व्हॉट्सअपच्या याच्यावर टाकून दिलं मी
हो
तो म्हणज तुमचा आयडी नंबर द्या म्हणे मग तो आयडी नंबर दिला
कोणाला
तो चोवीस तासाचे हे आपला व्हॉटसअप नंबरच्या या्याच्यात येत नाही तो ग्रुप
हा काय माहिती ब मला नाही माहिती
काय मी मी चाकून दिलं ते रा ते आयडीच का आपल्या कामाची एवढी
हा ना पाह लागे नाही म प समजते पुढचे कार्य आले का तुम्हाला पूर्ण
नाही आता कोणतच कार्यालय घ्यायच्यावर
ह ते गुगल सर्च झालं असेल तुमचं आतापर्यंत मग तुम्हाला कार्यालयापर् किती पेमेंट भेटलं मग
ते डिलीट अपडेट करा अपडेट करा म्हटलं की नाही त्यावेळेस येते बहुतेक ते नवीन कार्य
होा काय नाही नाही जॉबस आपण पहिले पहिल्यापासून आपण पूर्ण टास्क केले की नाही तेव्हापासून म्हण किती पेमेंट आलं हे म्हणून आले म
काही महिलांना आलं बाई पहिलेही आलं नंतरचही आलं नाताचही म्हणतात आलं
हाव ना मला फक्त पहिलेचे दोन हजार यिलाय आणि आता चौरेचाळीस रुपये दाख पण माझ्या अकांटमध्ये आले नाही अजून
नाही आले असतील. खात्यात मग तेवढे
काय माहित मग अजून अकाउंट मला खात्याचा मेसेज नाही. आला काही अजून
सुजय दादाजवळ गेलंय दिसते तर
हा तेेत आहे. मग संध्याकाळी जाऊन पायला लागेल मग हा
हं कोही सांगते ना तसं अकाउंट चेक करून
हो
मी त्या दिवशी मग तशीच गेली मग हजार रुपये काढून घेऊन आली जऊदी देखा ख त्यात पळण राहिल्यापेक्षा काढून घ्यायला पुरतात
हो असं की आपल्या खात्याचं काही आहे नाही समजा आधी
नाही कुणी काढत नाही पण मला कामाही होतं हम मग घेऊन आली तसे ती एसबीआयच्या अकाउंटच्यात याच्यातले कार्या त्याच्यावरचे त्या अकाउंट मध्ये पैशच नाही ठेवत जास्त
हम हम
स्पेशल त्याच्यासाठी काढलं मी एसबीआय चं
होा का नाही माझं हे जे अकाउंट आहे माझं पर्सनली आहे ना
नाही मग त्याच्यातले पैसे काढून दुसऱ्याचे ट्रान्सफर करून टाकायचे
हा का
मी त्याच्यात ठेवत एसबीआयचं नवीनच काढलं खातो
नाही नाही.
तेच जोडलेलं आहे, ते कसं झिरो बजेट तो आहे त्याच्यात काही पैसे पटत नेमकही नही.
होना पाहावं लागेल, मग त्यातले पैसे पूर्ण काढून दुसऱ्या अकाउंट मध टाकांव लागतील मग.
तस पैसे कधी जाते, काही सांगताच नसती येत.
नाही काही सांगता नाही येत.
अ तिथ लाडकी बहीनची येतात. ते सेंट्रल मध्ये येतात. ते त्याचं खातं वेगळं ठेवलं.
हा हा टे बा म कितीकच खाते कितीकच खाते काडसा माझं लग्नाच्या आधीपासून जजबी आहे, ती तिकडे आहे. होय तीन चार खाते होऊन गेले या.
मग तेच अकाउंट जोडाय लागत होते याले.
ते कोण झुटत नव्हतंना कारण ते इकडे नव्हतच, ते तिकडे आहे आईच्याकडे
हाव काय.
जसं काही होणार, ते ना फ्रॉड नाही होणार एक तरी
नाही नाही तसं काही नाही आहे. आता माझ्या याच्यात आता बारा महिने होऊन गेले ना ॲप आहे.
हो
त्यांनी जितके पैसे दिले. तेवढाच आकडा पूर्ण दाखवते. त्यातले काळा तुम्ही की काही करा.
हो हो
अर दोन हजार सव्वीस र सहाशे रुपयेला आहेत. ना सव्वीसशे रुपये
हम्म हम्म हम्म
आता माझ्या खात्यात तीनशेच रुपये आहेत, तरी त्याच्यावर आकडा तितकाच दाखवते. सव्वीसशे म्हणजे तेन जितके पैसे दिले आहेत. आपल्याला तेवढं अकडा शेवटपर्यंत दाखवत
तर त्या डॅशबोर्डवर तर तेवढच दाखवतात ना आपल्या अकाउंट मधलं, काही घेण देणच नही त्यायले.
नाही त्याच काही घेणदेण नाही. त्यायच्या वाली जितकी रक्कम आजपर्यंत आपल्याला देल्या गेली. तेवढा आकडा ते दाखवतात. जथेम्ही खात्यातले काळा नका काढू राहु द्या त्याच्यात.
नव तेचे साठी घेणं देणं नवले.
हा ते तसेचे तसेच दिसतात पैसे तेवढेचे तेवढेच.
हो.
मीस तर पहिले दीड हजार काढले तरी ते दोन हजार सहाशे दाखून राहिलं म्हटलं का डबल आले का पैसे. दोन पाहिलं तर त्याच्या तेराशेच रुपये होते म्हटलं नाही ह आकडा ते पण जेवढे आपल्याला दिले पैसे आजपर्यंतच जातो आकडा दाखवतात ते
हो ना
हम्म
आप समजतेस आता काय काही नाही.
हा ना आपल.
हम्म
जाऊदे तशच कोण द्या. सव्वीसशे रुपये आपल्याला
तेच न तेच म्हटलं का बाय का. कार्या हे बोलायला काही नाही, पण टाइमपास किती होते. अजून एक तर माझा पेपर बाकी आहे त्याचा अभ्यास. सांगा काय काय करा आता, म्हणून म्हटलं जेवढे झालं हा नको म्हणं जेवढ झा तो टास्क कम्प्लीट करू, जेवढ कॉल करू बाकी जे नाही झाले तर राहूदे म्हटल, आता काय करू शकतो. आपण
नाही काहीच नाही करू शकत.
हो ना तसा सकाळून शाळा असते. दुपारी थोड्या साठी ठ थोडं आराम करा कारण की
आपले तरी एवढे कॉल झाले. काही काही जणीचे दोन आणि तीन कॉलच्या वर कॉल ही नही होऊ राहिले.
तेच ना ना ते एवढे समज काय का करसून थोडसठी आपल्या माइंडली बी थोडसं काही रिलॅक्स पाहिजे ना तर
नाही ना काही कधी माणसाही जवळ असते कधी लेकरही जवळ असते. तेन काय करणार आहे मग. एकटा बाैजोडबाईल ते बाई करू शकते?
हा आता नाही माझ्याजवळ आहे समजा पण सकाळी शाळा असते त पण एवढं की मॅट होते नंतर विचारा ट्यूशन त्याच्या पेक्षी मॅटून नाही मस्.
आ माझा ह सेपरेट होता ना आता गायत्री गेली कॉलेजला शेगावल घेऊन. म्हटलं तिच्यासाठी नवीन घेतल्यापेक्षा मग माझा देलान हा त्यांचा मोबाईल आहे.
हो
मग आपल्याला कसं घरातल्या घरात दोघंही मिळून एकही चालते ना.
हो हो
तेैले पोरीले बाहेर गावले राहा लागते तेैले पाहिजे सेपरेट म्हणून माझा तिला द्यावं लागला आज गेली ते आता शेगाव.
हो ना हो काल आलेला होता. बोलल्या त्याच बोलल्या आता मण काकू म्हण माझ्या मम्मीचे कमप्लीट झाले म्हणे. आणि आता काही फोन लागून न राहिले म्हटलं नाही हो बाई असं नको म्हणू म्हटलं. मर ठीक आहे म्हटलं ठेव म्हटलं तुझ्या आई याला मी
ल्यावर मी म्हंटलं ना लावाचं कारण ते म्हणे दोन वेळा कॉल आले म्हणे त्याच्या उतरल्याच नाही गेले.
हा ना म्हटलं आईलेच सांगजू म्हट मी आई आल्यावरच करीन म्हटलो कॉल आता परत
हा ते प्राजक्ता बोडखे आहे ते सोंदळ्याची अश्विनी होती कोुणीतरी त्याची आले ना तर उचलल्यास नाही गेले.
आता मी द्या पाहतो त्या्या इिलाकडून कोणी सौंदळ्याची बई आहे पापडवाली तिलाकडून पाहिजे मी आता
ते खंडेेरा. मी पाठवला तर न संंडेरावचा काय शीतल खंडेराव आहे ना एक अश्विनी आहे.
झाले का दहा मिनिटं.
दहा मिनिट हो नाही आठ नऊ मिनिटं होऊन राहिले.
हो का थांबा बऊ द्या मग माझ्याच्या ते काय झालं काय मी अटकला माझा मोबाईल.
नु जागेनी कमव.
आं अनु नाही अनु आहेत ना घरीच आहेत आता जातील दोन दिवसाना
ऍडमिशन झालं असशे ना.
हा ऍडमिशन झालं ना.
ही आज गेली मी आता पैसे घेऊन ऍडमिशन करायले.
ह ना काय फी आहेत ऍडमिशन ची
तिची पंधरा हजार सहाशे.
हो काय या्यायचीच हायवटते.
अनुजाची तितकी तशी ना.
नाही दहाय दहा.
हा त्याची अ काही कमी कमी जास्त करत नाहीत कि ते
ह होा ना नाही ते काय म्हणतात त्याच स्कॉलरशिप जर घेतली समजा आपण न तर मग आपल्याला पूर्ण भरा लागते म्हणतात. आणि स्कॉलरशिप जर समजा आपण नाही घेतली अन हाव न जर तो स्कॉलरशिप घेतली नाही तर मग कमी भरा लागतात
मुलांना आता पंचावन हजार आहे.
हो.
मुलींना तरी तेवढी सवलत आहे म्हणून बरं आहे. अ अ बाकीची फी माफ कॉइन फक्त काहीच पर्सेंट भरा लागते आपल्याले
हो.
हम.
तसं आहे म्हण आरक्षण आहे काही ना काही
बाहेर गावला राहायचं अन खायचं तीस चाळीस हजार जातेत आपले
वा रा जातात नाही तर काय करता महिन्याचे एवढे पैसे
दोन हजार रुपये एका महिन्याची रूम आहे. अन खाणं पिणं किती घरी गॅसवरही करत असली तरी खर्च सगळा लागतेच
हो ना बरं ठीक आहे मग काय हव हव ठीक आहे हव
हां तेव्हा विचारलं
मथायणी तुषायणी रामबाण
ते माहिती नसतं सांग